हॅलो.
हॅलो बेसहा किरी.
हो बेस सह होतुम बेस आह कई.
हो हमे भी दौडाव.
हा हा काय करता मग?
काय नाही आगामच ह आता जेवण झालं.
हो जेवण झालं का काचा पडवा करला.
हा मी भेंडच्या करणी.
हो का कशी करला. हो आम्ही आत्ता जेवलो आम्ही बी.
तुमचे काहच्या भाय मारी.
आमच्या की चिकन होयतं.
हो चिकन आणून घेतला बाईन
अ तुम्ही कशी करला मग भेण्याच्या तुम फ्राय करला. की आंबाड घालून करला क.
पुरा या फल्ल्या घालून बुजतात ना.
हो हो बेसरा भ हात हा.
तेस करलं मलाच्या मला दुपारी दार करल दार आहेत रत दार. एने ओगे वगे खाऊन नाही होय म खेंडी हु जले मले त्याने.
हम्म शॉपिंग करलं की बुला येते ना.
नाही करा शॉपिंग अजू करावा आता तुम्ही करला का?
एक हाफ सारी एक ड्रेस ऑर्डर करलं.
हो काही.
हम्म आता बुलालेय घालासाठी.
अ हा भुलाय तुमच्याकडं का ओ काणता की सगरी मिरून करता की.
हो गाऊ घोरमली मली मल्या. म पाय लागतात आता कोण पाय लागले तई कातात मलाच्या आता.
अ हा हो हो आम्ही बीसी करतो पण या आम्ही आमच्या गावात इकड. आम्ही दुसऱ्या गावाकडे राहतो इकड जातलेली वान राहत आम्ही कस. काय बातकाम हा खेळतो पण भुलाई का नाही खेलू म्हला त्याने.
हो का मुुला आहे ऐ केला की.
मला इथे कोण नाही राहत ना ज्यातलेक्म राहत ब का मग मला कोणणी खेळतात ना खुलाई. आता नाही खेळत म त्यानीकडता आमची बाच्याणाची सध्या तो हम्ही खेलाले आहे.
ह हा हा मा काड तेशी सह तू तेग नाह तू स हांची महारहत. तवा हायकी
हो का तुम्ही दहा रोज नऊ रोज खेळता का सिरियल ग.
हो हो स्ळ जेव स्ळत जात होतो कॉलेज जेव जात होतो.
हो का रोज आला मलाच्याने आता दिवाबुडी रोज खेणता नाही.
हो हामा कड बी तस खेळतात फर्ट रोज एक रोज खेळतात बोडे मग काही म्हणतात का.
हो.
त खेळतात लास्ट रोज स बतकाममध्ये खेळतातता फेरीने गंमत राडी हो सगळे बेस खेळतारया वर आता रोज खेळ्या गमत राहते नाहीय ती.
हो मारी रोज खल्ल्या अताक पला लो रोज खेळत खेळत हो गाणी सगळं प्रॅक्टिस करूते मला लास्ट तेन परफेक्ट झाला आलाय त्याचे मॉलेजने.
हम्म हो हो पशी कला बेस राहात .
हा..
आता इकड तेवढं नाही खेलत.
हा ऑनलाईन मध्ये एक मोठे ते अ घालतात ना एवढे लंगाल राहतात लंगाल कोणा डान्स करतात बाय फिरवत
अं गार बड्या आणती.
हा त्या शिकतो त्या ते संचासू. कलर कलरच्या आता ऑर्डर करल्या मी.
हो का मला समजी सेम घालून घ्यायलाय की.
हा राऊंड राऊंड फिरत स्टप. टला सूपर राहते
हो हो ते आता भारी करतात ना गारबड्यांस म्हणा.
हम्म तसेच हा माकड जास्ता दाव दल दिन रोज तेसी त्यावर प्रॅक्टीस करून सिक सिकू लास्टले. आत त्याना वांगल्या घालून करूल्या समदी व्हिडिओला हेळून इंस्टाग्राम मध्ये घालतात.
हो हो..
हम् तस घातलं तर अ आमच्या फेमस असल पूर्व दिने अ गेलसारीच्या दिऋ आच्या फेमस सलो फुल्ल मिलियन लाईक झाले तर.
हो का तुम्हाला हा का इन्स्टाग्राम
हो हमाले हची बाजूवाली अख्खे पोरोना बोरीना घालतात तुम्हालाच्याने हेस व्हिडीओ
हो का
हम्म सोमंदी मिरून घातल्या तर बेस असं जूक झनी देखला तर
मला तुम्ही नवररोज खेळता काय म रोज एक वान करून नेता का ते ती? वाटून घालायला समजेले भुला ये म्हणा आहे.
म्हणतेस तस काय नाही पण आता लास्ट दिन तर येतो.
हा नाय सी नऊरोज राहत ना नऊ रोज नऊ प्रसादाला घालतात देवाना हालेय फल्यार घालतात म्हणा.
हा आम्हाला अनाची आमतता तयार कानली तयतो पक्का अना वेगडी तयई गुड अनाच अमतात.
हो का हो दे मी ऐकले भुलाईल देवालय वारासुगा येते का नाही. काढले नहाले नाही तासी जाऊन देखून खेला ती नले सुगा.
हो वरा येऊन सांगते कोणाच काहीत डाऊटल काही तर राहिल्या काही सांगते मला त्याने.
हो आमची बाईना राहत जात आमची मोठी बाईची. त्याहीसगाशी पाय लागून घेत लागत ना पाय लागून घेऊन काढले तर एक बार का लगन होलं आजे सारी काही तशीच बेसला जर जयकान त म्हणतो का लेकर जन आपल्या होतात म्हणत तशी हवल्या कान कान लागताय.
हो म कांदाला बेस होते का म्हण होते कांदा हवा मला असा पैसा काय असं होता तो पाय पण वेस पैचा.
हम्म हो साजर मस्त आई आम्ही इकडं नाही खेल होते जास्त पण या तिकडे खेळतात तर ताही असे पूरा गंमत लग्ना आणि कसं डेकोरेशन करतात फंक्शन हॉलमध्ये तने बाहेर. कलर कलर पेपर लावन लावन करू नका डी जे लो गाणी त्याला इटलं राहा की चमकातेला इटलो.
हा त्या खुबुऱ्या लावत्यात.
हो गंमत लावून मस्त तावीस. खर चार पाच वाजता सकात चार पाच वाजता का नचत राहत गाणी लावून.
हा माकड चार पाच न व्हय. दो आणि रातच्याला पूर नाचवण कालचं होऊन आणि दुपारच्या बारा वाजता एक वाजता नेतात.
हा मग पाय राहिलो कत किमा.
नाचले नाचत तर राहत तो अचारा ओ राडी होऊन येतात की त्याने सकार हो कशाने. आणि वेगरं ड्रेस घालून याने दुपारे एक दोन वगा नाचून दोन वाजताच्या आणि आता गंगा माजेवर नेतात.
होके गमत म्हणवं नाय ही घेतात ही.
हो या गाणी लावून आता नाचतात मल्या गोंड नाहच्या गाणीत. त्या हा गाणे राहतात, सुपर डीजे. आ. वेस राहत ते आता लावून आता नऊ रोजे होऊन गेले आतायणी हब केेला गेलाय चाल वगैरे कावा.
हो ते आलं का कवर भेटले तर बेस नाही म्हण आमच्या कोणत्या मध्ये तवर खेलतो . पर्वा
अं आता या इसकेल्लो इसकेल्लो राहत.
हो हो. तेई ना आता कव्वर तसूनचा कवर नाही आता कव्वर खायला कव्वर पे सारख्या.
हो, आता . त्या तेलगुटी स बघा. आमच्या भुलामध्ये येऊन स्टेप पुढे घालत्यात. आम्ही तिचं त्यात कामामध्ये घालतो. आता विसतू रोज खेलू खेलू समधे आता मस्त दोस्त तुलं होतो आता.
हम्म हो घर राह
हव हाव पाय सुजता तर स्टार्टिंग दोन स्टार्टिंग दोन तीन रोज यालत तशी होते, नाहीतर विटात व्यस्त राहते पण.
आ हो आलता वर काय नाही आहे नाही का आता पाया दुखल्यासो काय नाही म्हणवे नाही की..
हं आता प्रॅक्टिस होऊन राहते ना.
हो हो माणसं सगळं खेळतात की, आमचे दादा ना आमचे काका ना ते. ते डोकरा डोकरी सुद्धा खेळतात की भारी, माणसं सुदान जास्त करतात गंमत.
तम्ही त्यात तू मी तसे काय नाही राहाय, मोह माय नाही राहा मोठंल राहत म्हणतेत. काय नाय डोकऱ्या डकऱ्या लहान ले मोठ्या सौंदी करत तो गंमत राहत्या.
हो.
हेच आता गारवाव, सुगा शिकावं मना देखताव हे बार.
पैसे जमा करून सगळी
गारवा
हो का.
अ हे आच गणेश ने माझ्या नंतर खेळता का तुम्हा तिकडं.
हो हो तिकड नेता आणि खेळतो हम्ही लास्ट दिस नेतो की जा.
हा.
अ पड आले ते दिनी आता पूर्व हिंडून येते ना‍, ते दिनी आता सगळेेकावान कप. कपडे घालून साड्या, ड्रेस ला घालून. ते साक्षीलाच जातो, आता कोला टाप.
हो का इकडे यांनी काय? म्हणलं बुलेट बांडी घाल न पूरा महार कसे मस्त रडी होऊ न बोर व्हायचे भांडण गणपती बाप्पाच बंडी पूड मांडन चालवात जत्रा आता पोरी ना
काही की मायक नाही का त
इकडे ते ते, मस्त राहते त्याहाच्याच बांडे उलट बांडी दहाचे ट्राफिक पूरा होत रे
हो का?
हौ धौराते र
हम्म आता पोरी आता पोरी पोरा काही नाही आता आता कोणत मंद पोरी राहत आता पुढं पुढं मानसात करावा या बाईका या आस्तामा करावा मले काय नाही
हो तसे आता काय नवतं आदीचे तसे राहणं घरातून बाहेर नाही, निघणं डोळ्यावर चुन्नी घालून राहणं असे देखणं.
हम्म, हो
अतावस मारलं चाले, मन सनहाले एकक्वल बैक नाही जाबूल करतात ताजा बयानार उभी होतात
हम्म, हो आता माणसं आगमन करतात आता माणसं नाही राहला जग बायका पण राहाला काय करतात, का करून घ्यायला ला जेल ना आता.
हम्म आता कोणावरही डिपेंड किती म्हणा होतो म्हणा ताजी ताई तला ताम मले चने आता
हो हो तस करून घ्या आता क्हवर होल काय आम्ही एकल्यावर आजार पड नाहीयचा तर आमच्या आम्ही करून घ्यावा कोटी काय नाही म्हणूया आता
का पुढं गेल्यासत.
हेऊ राहते पण आता आता करता करता करून घ्यावा मग कोण संग येत राहतात की हमा संग ह वाय काय जनम नकली जनमलो मरून जात नकली मरून जातो संघ नाहीय येत न कोन?
हो हो ते बी बरोबरच आहे हो नाही येत हांच्या देखून घवावा उगच.
करून जावा लागेल आता मग आम्हाला पाहालेल कचकन घाल कोणतही कराववा आम्हाला जाववा लागेल. आम्ही घरी बसून घरी बसून कसे राहू शक बाहेर घेऊन जाऊन कशी वाचतो मग आताची हे का आला मध्ये.
हम हे बी बरोबरचाय घेटला की मारी कवर घेता बुलायचे कपडे.
हो.